हा कि बोल की अ काय नाही बघा आता आवरलं सगळं बसले.
हा हा जेवलीस?
हा जेवले आताच.
हो ह होय आत्ताच जेवलो ते आगं म्हणजे कॉलेजमध्ये माझा एक फॉर्म भरायचा होता. म्हणजे ब्रांच साठीय मग काकां मग काय काय झालंय मग तेच म्हणजे असं आयडिया मिळतं ना काय घ्यायचं काय नाही ते म्हणून मी विचाराला फोन केलेलो.
ह हां
मग काय म्हणजे काय काय केलंच काकांनी कोर्टाचं?
अ कोर्टाचं हे म्हणजे ह्याच्यासाठी जॉबसाठी?
हा जॉबसाठी?
हा हा म्हणजे हे न कसं आता बारावी म्हणजे बारावी नंतरच एका वकिलांच्या हाताखाली होतें. ते करत करत मग हे भरलेलं ॲप्लिकेशन केलेले. त्यानंतर मग ह्याच्यासाठी शिपाई साठी क्लार्क ह्याच्यासाठी कोर्टात शिपाई पदासाठी
हा.
मग लकीली ते आलं म्हणजे ते लेट रे ऍक्च्युली ह्याला दतवाडला येऊन पडलेलं पण ते माहित नव्हतं.
हा.
हे ह्याणी कडे होते ना त्यावेेळेला.
हा हा‌
मग ते लास्ट डेट होती त्या दिवशी काहीतरी कोणतरी सांगितलं यांना. आलेय म्हणून. त्या दिवशी अ म्हणजे वेळ निघून गेली होती ती. भेटायला साहेबांना पण त्या दिवशी म गेले नाही तिथं
हा.
त्या वेळेला मग मग घेतली ह्याना इंटरव्ह्यू ला इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाला. मग झालं लकील झालं सिलेक्शन याचं असं झालं हा म परत हो पुढं मग नंतर मग यांना मग त्यानंतर बेलीग झाले.
हा.
त्यानंतर क्लार्क्सच प्रमोशन झालं डाजऱ्याला होतो की नाही त्यावर क्लार्क्स प्रमोशन खूप कष्टातून झालं यांचं घर आता.
तेच की मग म्हणजे अभ्यास म्हणजे कसं करत होते किती वेळ
हा त्याच्या पण एक्झाम असतात काहीतरी मग ते एक्झाम नंतर तर एक्झामला एक्झाम पास झाली कि म इंटरव्ह्यू असतो. आता भरपूर स्ट्रिक केल आहे पुर्वीपेक्षा हो अभ्यास वगैरे असतोय हो होय भरपूर जॉब करत, करत यांनी असा अभ्यास केले.
हम्म हा.
त्यानंतर मग झालं लकीली झालं सिलेक्शन. मग आता काय क्लार्क नंतर हा प्रमोशन म आता आहे. क्लार्क नंतर हेड क्लारकचं प्रमोशन झालं आता त्याचं. आता त्यानंतरच म हा आता पुढच्या वर्षी अधिकारीच अधिकारी होणार.
होय हा हां आणि मग ते जज साठी ला कुठली एक्झाम आहे?
ते लॉ नंतर करतात ना तीन वर्षे काहीतरी प्रॅक्टिस असते लॉ नंतर मग शिकत, शिकत बारावी नंतर मग बी, ए केले मग बी, ए नंतर तीन वर्षे लॉ केले. म लाॅ लाॅ नंतर एल, एल, एम केले. अ हा मग ती पुण्याला केले. होय, होय म्हणजे ते पुढं प्रमोशन साठी चांगलं असते ना. जज एक्झाम जर झाली ना जजची मग त्यानंतर तर मग एल, एल, एम झाल्याना पहिलं प्राधान्य असते ना ते. म्हून एल, एल, एम केलेने पुण्याला मग ती पण पास झाले.
हा हा मग तेच मी. फॉर्म भरणार होतो मग म्हणून. ते एकदा काकांचा एक्सपिरियन्स आहे ना म्हणून विचारायचं म्हणलो. तरी त्यांनी भरपूर हे केले म्हणजे त्यावेळेची परिस्थिती पण नव्हतं.
हो हो काहीच नव्हतं म्हणजे दहावीची पुस्तकं सुद्धा नव्हती यांच्याकड
हो म्हणजे शून्यातनच सगळं केलंत.
हो हो मित्रांची वगैरे घेऊन अभ्यास केले त्यानी चांगला. पुस्तक हम्म आणि छान पर्सेंट पण चांगले पडले.
तेच की म्हणजे ते हुशार आहेत आधीपासून एवढा अभ्यास
हो आणि क्लासेस वगैरे पण काही नव्हते त्यावेळेला. घरची परिस्थितीच नव्हती ना तशी काय.
होय तुमच्या वेळेला तर शाळा तेन पण एवढं हे नव्हत्या कनी.
होय होय झालं त्यामुळ भर पूर फायदा झाला चांगला एल एल बी, एल एल एम मुळ पण आता. म्हणजे डीप मध्ये यांना तर नॉलेज आलं ना सगळंच.
होय तेच की म्हणून मग मी भेटायलाच येणार होतो काकांना मग आता त्यांना सुट्टी नस त्यांना मग तेच एकदा विचारून सगळं माहिती मिळत ना.
ये कधी पण ये कि फोन लावून.
होय तेच की. रविवारच तेन म्हणजे त्यांना सुट्टी वगैरे असली कनी मग येतो कि.
होय होय चालेल की, अग अक्कलकोठला जायचं काय झालं?
काय माहिती मला सुट्टी आहे आता रविवारपर्यंत ठरवा की मग चालतय.
अ हा आता मावशी कधी येते काय माहीत मोठी.
आपण मागच्या वेळेला ते ह्याच्यात राहिलेलो ब तिथंच राहूया म्हणजे जवळ पण पडते मंदिरापसनं.
तर ह्या वेला सकाळी जाऊन संध्याकाळी येऊया म्हणत होती की मम्मी.
नाही म तेच की मला सुट्टी नव्हती म्हणून आता जाऊया म्हणल्या.
जाऊया म्हटल्या काय?
हा मग ते प्रांजलीला पण सुट्टी मिळणार नसती ना म्हणून ते एका दिवसासाठी म्हणालती मग आता ती हा म्हणल्या ना प्रांजली दोन दिवसासाठी सगळं
होय होय ते पुढच्या महिन्यात ह्या महिन्यात कस सिलेबस सगळा होतय ना कम्प्लीट. पुढच्या महिन्यात मग निवांत होते.
होय मग मला पण मस काय एवढं काय पहिल्या महिन्यात हेन नाही करत सोड. मला पण काय सुट्टी घेतली तर चालत्या.
ह ह आणि आईच पण आता प्रवास आता कंटाळा गेलाय प्रवासाच त्यामुळं तयार होईल ती पण आणि मग आग का कु हेला गेलेली अक्कलकोट, पंढरपूर, गणपतीपुळे करून आली. होय होय एसटी न केल्या एसटी न केलेली.
होय हा हा मम्मीनं भय्याला पण विचारली म्हणजे येणार आहे काय म्हणून.
आता हा म्हणतोय तो पण नंतर बघायला पाहिजे आता काय करतोय.
ह होय म्हणजे सांग म्हणलंय आम्ही पण येतो. बघूया की काय करतोय, प्रांजलीला तेन पण चल म्हणजे दोन दिवस सुट्टी मिळाली की मग काय हे येत नाही.
ह हा अग त पी टापूर वगैरे त्याच्या पुढे येते काय ते आप हेला देऊळबंद मध्ये दाखवले की नाही.
होय पिठापूर गांंनगापूर तिकड पुढं आहे.
पूडं आहे काय?
होय पुढंय वाटतं.
म्हणजे ते त्र्यंबकेश्वर वगैरे तिकडंच सगळं.
हा ते त्र्यंबकेश्वर तेन मावशी गेलेले तेचं ना? हा हा ते लय लांब पडते खरं.
पूर गानंगापूरच्या पुुढ आहे काय अलीकड आहे?
ते एवढं काय माहीत नाही म्हणजे मी पण कधी ऐकाय नव्हतो ते पिक्चर मध्येच बघी लेलो खर तिथं ते बहुते एकत्रच हाय वाटत कुठ तर. जरा जरा हा जरा जरा हे असेल डिस्टन्स मधी.
हा हा मम्मीला गांगापूर करायचं पण अंतर भरपूर येत.
होय मी एवढा प्रवास आईला ते पण होणार नाही नाही.
होय होय ते अक्कलकोटलाच केवढं लांब वाटत ह सोलापुरच्या पुढ.
तेच कि आणि पूर्ण दिवस जातोय ते प्रवासातच.
होय होय त्यांच झालं स्वाती वगैरे करून आलेत सधा.
होय त्यांचं पण झालं की सगळं आपलंच राहिलंय.
तेच की पाऊस आता आजपासून आहे म्हणत होती त अजून तरी काय येउडा नाही सुरू झाला.
हो आमच्या इकडं आलेला सकाळी पण होता रात्री पण होता पाऊस.
हो सकाळी नंदन जायच्या वेळेला भरपूर पाऊस होता अगं.
होय म तिकडं आपण जाताना बघायला पाहिजे पावसाच.
होय होय काय ब ह्या हव नाही म्हणाय जास्त बघूया काय होतय वातावरण बघूनच आप पण ठरवायचं ना मग?
तेच कि आता चार दिवस होऊन होतं तेव्हा जायला पाहिजे होतं मग. पण मावशी नव्हती ना हा तेच ये त्याच्यामुळ राहील.
बघूया आता काय का निशांत गेला नाही खरं निशांत जाणार होता की नाही. निशांत नागपूर ला गेलाय.
होय मग त्याला काहीतरी काम हा काम होतं वाटतं ब मम्मीला सांगाल
पण मावशी आधी म्हणत होती सगळेच जाणार आहे.
होय मग ते सगळ्यांनीच पूजा करायची होती नई.
नाही नाही ह हे दोघं मेन लागणार होते का मावशी काका
तेच की म्हणजे दोघांनी हां दोघांनी शांती करायची होती.
हा हा हा राहुल त्यांच्या घरातले सगळ आहेतेत वाटतं.
होय ते सगळेच जातात होय.
हा हा.
आपण पण बघूया म सगळेच जाऊया.
होय हो अगे तीर्थाची तब्येत काय बिघडल्या आता हे ना बरी?
आहे आहे दवाखान्यात जाऊन आले त्यांनी पण. ह् आता आहे म्हणा कमी.
काय होतत.
ते तिला वातावरणामुळेच की म्हणजे तिकडचं हवामान हे झालं नाही नाही. सर्दी मग ते वाफतेन का काय दिलात वाटतं डॉक्टरांनी.
हा हा.
मग औषध काय नवीन दिले नाहीत आधीचे सुरू ठेवा म्हणले.
ह हा.
मग ते काय आता हे केलं वाटत.
हा हा करमरकर काय त एक क्षितिज मुंडे कोण तिथं दाखवली.
हा म्हणजे ते करमरकरकनी डॉक्टर वारल्यात मग त्यांच्या मुलग्याकड जाणार होते. त्यांचा जुना दवा खाळ नाही क नाही तिथंच गेलेले म्हणजे करमर त्यांचा मुलगा आहे म्हणून आणि खर तिथं खर डॉक्टर वेगळाच आहे तो. त्यालाच दाखवून आले आणि तो त्यांचा मुलगा म्हण दुसरीकडें ओपीडी काढला वाटते त्यांनी.
हा हा ते नंबर वगैरे असत तर कॉन्टॅक्ट केले असते.
होय तेच की. मग ते तिकडं आम्हाला काय ते म्हणजे मेडिकलमध्ये वरती नंबर लावायला लागतोय नी.
हा क्षितेज मुंडे ते गेलेले ते पण लहान मुलांचे डॉक्टर आहेत काय?
हो होय ते पण लहान मुलांचेच आहेत.
हा हा. आणि तिथं कुर्डे डॉक्टर पण चांगले नाही इकडं आहेत कुर्डे जयसिंगपूरला आहेत वाटतं. कुर्डे डॉक्टर पण लहान मुलांवर छान आहेत होय चांगले डॉक्टर ते
हा हा आम्ही तिला इकडच ये म्हणालतो पोदार डॉक्टरांच्या
हा हा.
आणि मग ते डॉक्टर चांगले आहेत म्हणून त्यांच्याकडे गेलेले वाटत.
परत म्हणजे तक्रार होत नाही म्हणजे ती मुलं पण किर ही नाही नाही ना आवडी करत किरकिर करत असेल तर मग ते
नाही रात्रभर म्हणजे रडायला लागलाय ना ते म्हणूनच
हा हा हां हो ते डॉक्टर त्यांचे वडील होते की नाही कर्मगड डॉक्टर
हा त त्यांनी म्हणजे अठ्ठ्याण्णव तेच की कळत होत अठ्ठ्याण्णव वयापर्यंत नम ते अजून शिकालतेच
हा हा
म्हणून मी त्यांचा एक्सपिरियन्स पण जास्त
नंबर भरपूर असायचे तिथं चांगले होते डॉक्टर ते
होय
मुलगा तयार झाला असेल आता चांगला कंपनीचा
हो त्यांनी पण ह्यांच्याकडेच शिकलात आणि आता दिदी त्यांनी दाखवले त्यांनी
हम्म हम्म
त्या डॉक्टरांनी पण ह्यांच्याकडेच शिकलेलं वाटतं करमरकर डॉक्टरांच्याकडं
ते ड्रेस विचारून ठेव म्हणा पी वला वगैरे माहती असणार आता ती
होय पिव दिदी पण भेटली नाही तिला सांगितली फिलकी
हा हा किती वेळ होती मग तिथं पिच्यात
सकाळी गेलेली वाटतं बघ किती साडेबारा एक वाजता तिथं पोहोचलेले मग ते दवाखान्यात दाखवून मग ते मग पिले च्यात ना मग कि साडे सहा वाजता काय तर आलेल घरी
हा हा हा हा जेवण जेवण तिथे गेलीत काय मग पि विच्यात
होय दुपारी जेवन आले आटत दुपारच्याच टायमिंगला गेलेलं नाही नाही
हा हा मग कसं गेलेत फोर व्हीलर नेलेली
होय मोठी गाडी इतकी फॉर विलर
हा हा हा मग रोहितलं काय सुट्टी होती काल
काय मी ती सुट्टी काय व घेतली असतील ते काय विचारलो नाही हा
मग कॉलेज कस कर आहे म आता
काही नाही आहे की अ आता आता सुट्टी आहे मग सोमवार पासन सुरू परत
बुक्स वगैरे घेतलीस मग
हो घेतलो मग ते सोळा तारखेला मग तेच फॉर्म भरून ते हे म्हणजे ब्रांच कुठली मिळणार आहे ते करणार होत म्हणून मग ते का
काय मग